हा मॅडम
हॅलो हा काय मॅडम काय करताय?
काय नाही म्हटलं ये दुकानं ते हा येतोय कुठेहाय तू कुठे आहे तू?
नाही नाही घरी आहे आता मी.
घरी का? घरी काय करते?
काय नाही बसलीच आहे असंच
हू आज काय काम केलं?
आज डाटा भरला कंदमाताच्या जलमयती हात भरला हो
हा अजून काय केलं?
हा जन माहिती हात भरला. आणि एक मात ता डिलिवर्ही झालीय आज
हा ती कुरपांढरेची माता आहे का र
हा
आ शहाणाला डिलवर्हरी झाली बघा आता रेखा विनोताव हा शाला डिलव्हरी झाली ते तिला भेट देऊन घ्या आता आज
हो
तिला जाऊन भेट घेऊन घेत तिची माहिती घेऊन घ्या ह आणि बाकी जेवण वगैरे
हा झालं जेवण पण
काय बनवलं आज
आजका उडदाची डाळ आणि बाक खर बनवली ज्वारीची
वाह माझी फेवरेट डाळे ना ग
हा ना फन केलं म्हटलं मॅडमला आवडते असं ह ना हम् हम्म
काय म? बाकी
काही नाही, हा चांगले आहे.
हम्म
आमच्या दिदीची ती आहे ना ती चिंचेच्या झाडावर चढली येन म मम मम्मा करून ओरडू राहिली मला हाह हह
हहह हह कोणत्या झाडावर चढलीये ती?
हा
कोणत्या झाडावर चढून ब बसली ये ती?
चिंच, चिंचा
अरे वा!
हा चढून बसली आणि मम्मा मम्मा करून आवाज देऊन राहिली ती ही ही चिंच खायला.
हा वागते म्हणा मॅडम?
हा सांगते तिला मी
हम्म
मॅडम चिंच मांगते ग?
आणि हा हा ठीक ये ठीके ये खेळू दे तिला. सुरेखा काय म्हणत होती?
पण फोन आला होता.
हा
हम माज आरोग्य तपासणी होती असं सांगत होती ती
हा अगं मला पण यायचं होतं? पण मला इथे मिटिंग होती म्हणून आली नाही मी. झाली का तिची आरोग्य तपास
हो, तसच सांगत होती ती मॅडम पण येणार होती पण नाही आली? काहीतरी काम आलं म्हणे असं सांगत होती
हा मग ते डेमो रेसिपीच कधी करायचंय आपण
हो मॅडम ते पण करू आता मी ठरवते कधी करायचं ते सांगते मग हा मॅडम? ते आपल्याला दाढ भिजवावी लागेल ना - मुंगाची दाढेची करायचं का?
हो हो रात्री भिजून ठेवाव लागेल, मग सकाळीण
हा
हम्म, बाकी या वर्षी शेतात काय लावणार?
आता कपाशी लावायची मॅडम
कपाशी लावायची का?
हा कपाश आणयला गेले ते बियाण हा बियाणं घ्यायला गेले ते आज हा गेले आहे आज
हूं
म्हणजे थोडं आणलं होतं पण अजून बाकी पडणार म्हणून गेलेय ते आज अजून खेती याला
हा हा खेतावरून आणतात का तुम्ही?
हो खेतीयावरून नाही तर शहादाला
अच्छा आणि तू पृन काउंनच देन आहे आग मला तिने काढले का गरोदर माताचे किती बाकी ये? हूं हा आणि जुन्या ग जुन्या गरोदर नाय आणि जुन्या मातांचं
जुन्या मातांच काढलं आहे.
मे महिन्याच काढलं का मे महिन्याच काढलं
हो मे महिन्याच बाकी आहे मॅडम
मे महिन्याच बाकी ये मे महिन्याचच
हा म्हणजे अर्ध्या जणीच काढलंय अर्ध्या जणीनंच बाकी ये.
आहे ना त्यांच काढून घे आणि मग मला सेंड करून दे. फोटो काढून त्याचा
हा मॅडा
हा आणि बाकी किशोरी मिटिंग कधी घेणार आहे आता आपण या महिन्यात
हा आता किशोरी मिटिंग घेऊ मॅडम
हूं
त्या दिवशी मासिक अ मासिक पाळी विषयी त्या दिवशी घेतली होती मी हम्म
कोणत्या दिवशी हा ते ती मे महिन्याची झाली. आता जून महिन्याची पण प्लॅनिंग करायचीय हा
हो
हा
तसं पियर लीडरला पण सांगितलं होतं मॅडमानी सांगितलं आहे की आप पल्याला मिटिंग घ्यायची आहे असं
हा मग काय म्हणत होती.
हो सांगत होती ती पण
हा तिला सांग प्लॅन करा आणि एक दिवस आपण घेऊन घेऊ.
हो.
हम् आणि लसीकरण झालं का तुझ सगळं लिहून
आता या महिन्याच्या बाकी्या आहे मॅड लसीकरण हात
जुन्या महिन्यात हा ते मी जे त त्या दिवशी तुझ्या कोून फोटो मागितले होते बघ ते. ते लसीकरण सांगते ते पूर्ण करून घेना. सगळ्याचे जे तुम्हाला फोटो पाठवले होते ना त्याच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत. आणि अ लसीकरण व वेगळं आहेत सगळ्या तारखा चुकी चुकीच्या लिहिलेल्या आहेत मग त्याला व्यवस्थित अ बघ त्यांच्या सगळ्या मात्यांचे जे एमसीपी कार्ड असतं ना. त्यांचं त्यांचं खूप ह. तू जेव्हा विरणार त्यांच्या घरी तेव्हा त्यांचा फोटो काढून घेता आणि त्याच्या जे लिहिलेले जन्मतारीख आणि तिथे लिहिलेले लसीकरण जे आहे त्या ते तुझ्या वहीवर लिहून घ्यायचं किंवा फोटो काढून घ्यायचा त्याचा नंतर मग लिहून मला पाठवायचं. हो आणि जे तू अंगणवाडी किंवा आशाकडून घेत. ते चुक
मॅडम ते चुकीचाच डाटा टाकलेय ना त्याच्यामुळे माझा पण चुकीचाच डाटा झालाय.
ह ना त तो डाटा करेक्शन करून घे एकदा सगळे जे जेवढे पण तुझे घरोदर माता आहे किंवा जेवढे पण मुलं असतील तू विजिट ला जेव्हा जेव्हा जाईल त्यांच्याकडून अ एमसीपी कार्ड घ्यायच आणि त्याचा फोटो काढून घ्यायचा. ठीक आहे.
हो.
आणि ते बघ त्या दिवशी पुस्तक पुस्तकला पण भेटल का पण तू त्या दिवशी नव्हती ना. हो वडगावला न किशोरी मिच्या हा हा.
मॅड मी नव्हती ना. इिकडच होती वजन घेतले होता ना.
हा तू तिथेच र आणि छान पुस्तक लय कीशर्वयन सुरेखाला पण दिलेलं आहे. ते पुस्तक वाचून घे एकदा ह. चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. हम्म मासे पाळीवर हर्मोन्स हा आता विचार आणि तिच्याकड घेऊन मस्त वाचून घेते.
हो.
बाकी काय चाललय अजून.
काय नाही आतास आली आता, चार वाजले का साडेचार वाजून गेला. चहा पाणी करू. मक
आता हअ अ संध्याकाळी काय जेन बनवणार आहे.
आता का, आता काय बनू पोळी बनवणार पण भाजी काय बनवणार अजून.
हा बनवून घे काहीतरी.
ह रोज रोज तर पाजीचच लागतं ना. त्याला पोळी त बनून जाते
हा ते पण आहे.
ज अस प्रश्न असतं.
रजचा प्रश्नच येतो, बायांसाठी. आणि तू वडगाव ला कधी येणार आहे.
हा येणार ना मॅडम.
आप
सुरेखा पण ना. सांगत होती कधि येणार अस. ती पण विचारत अला
आपण वडगावला तुझ्या ज्या ऐ तुझ्या एरियामध्ये, होम विजिट करायची आपल्याला प्रत्यक्ष हा. सगळ्यांचा मग तू कधी येणार आहे वडगावला ते सांग, मी पण येऊन जाईल आणि आपण हम प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत घरी-घरी. जाऊन अन हम ग्रोवेेट करून घऊ. आणि जे काय लसीकरण हय आणि कोटीचे प्रथीने काढायचे जे आहे, ते आपण त्या तिथले तिथेच काढून घ्यायच सगळ्यांच रजिस्टर व घेऊन ये तो
आज जी माता डिलिव्हरी झाली ना मॅण तिच्या बाळाच वचन नाव. अ दोन किलो सहा ग्रॅम आहे. आज चे बच्चू जन्मला ना आ ते मोबाईल मध्ये बघितलं मी ह. ग्रुपला टाकलंय ना, नाही मी नाही सुरेखान टाकलेय मला सुरात सुरेखाने टाकले सुरेखा त्या ग्रुपमध्ये आहे ना
ह ह सुरेखा आहे ना, ठीक आहे सांगते मी. य तुला पण. त्या ग्रुप म ऍड करायला हा सरांना.
हा.
हम्म. हम्. बाकी.
बाकी काही नाही चालूच आहे आता.
हा आणि तुझी गरोदर असना मातांची मीटिंग पण बाकी आहे वाटत मला हे ना.
हो मॅडम बाकीय हाय.
हो ना ती. पण करून घेऊ आपण एक दिवस. तू प्लॅन कर. ज्या दिवशी आपण डेमो रेसिपीचे प्लॅन करू त्या दिवशी गोरदास तंदा माताची पण मीटिंग ठेवून घेऊ.
हो.
हम.
तुमच झालं का मॅडम चहा.
हो. आन आता बनवेल ना मी नाही ना आता कॉफ. पिवन वल्मी पण. चालेल मग. करेल मी तुला दाखवन हा. हो चालेल. हम.